हॅलो हॅलो आवाज येत काधू.
हो येत आहे क आवाज बोल. जेवलीस आहे की घरात. होय जेवलो घरीच आहे बघ.
हम हॉस्पिटल मधन कधी आलीस.
आलो की हॉस्पिटल मध साडेचार वाजता आलो.
हा.
आई आई वगैरे जाणार होत्या ना पप्पा आलते स्टँड ला. आई अ हे आपली. द हचीी सावर्ड्याची आहे आणि रांगोई चाय आलते ग वस्तीला होत्या.
होय दोघी पण आल्या होत्या.
हा रांगोळीची आई रांगोळीला दिदी होती ना. म मग दिदीला सोडाय तसं चालत ना मग रांगोळीच्याही राहिलेली. तसच सावर्ड्याच्या आईला आणय जाऊन घेऊन आल्या. अर्धा दिवस राहिलेल्या आज गेल्या मग. होय आज पप्पा सावड्यालाच सोडून आले त आाईला. आणि चार सवाचा रस्ता मला इथ
होय.
आणि आणि मी चार वाजता सु्टठी करत त्या. म ना मी काय म्हणतात ते येऊन उभा राहिलेल्या स्टँड ला.
हम.
मग मी आमच्या स्टाफला सोडायला लावलं सिस्टरांना. त्या येणार होत्या ना इकड स्टँड ला मग त्यांच्या सोबत आलो स्टँड वरती. साडेचार ला आईला बस मध्ये बस. वगैरे मग घरी आण.
होयं तुझी कुठली शिफ्ट हाय.
माझी मॉर्निंग शिफ्ट पडतीया कायम
होय.
लाईट लाईट वगैरे नसतीया.
हं नाही आधीच्या हॉस्पिटलला तुला फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट होती ना.
होय हा आतां कसं झालंय. प जरा स्टाफ कमी पडायला लागलाय त्यांना बसवाय लागलाय दिवाळीत तेनं आपल्या अनमॅरिड पोरीस मॅरिड व्हायला लागल्यात. लग्न वगैरे त्यांची असं झालं ना. हा त्यामुळे मॅडम लागलीया. नाही तुमासनी हे नाही कराय हे काय ते आपलं. नाईट कराय लागणार ते म्हणून हे करताना मग नाही बघितलं मी दुसरीकडे मग.
होय चेंज केलीस काय मग हॉस्पिटल.
होय कसं होतयं भावाची पण नाइट. भावाची नाईट किंवा पप्पांची नाईट. दोघांची सोबत नाइट असतीया ना त्यामुळं जरासं अवघड होत. तेज्या जरा माग पुढं होतात मग घरी कोण नसतयं ना मम्मी सोबत. त्यामुळं.
हा हा.
हम्.
दिदीचा वगैरे फोन आला होता.
हा सोमी दिदीचा केलता. इकडच्या दिदीचा नाही आला फोन.
ह बरं. दिदीला मी केला होता सकाळी.
हा हा.
झोपेतन उठल्यावरच केला होता. तु मला म्हंटली आज शनिवार नाही तिचा अ ह शी असतीया सकाळची शाळा असतीया तेंची. आता आवरायला लागलोय म्हटली आवरून जाणार. बरं म्हणलं सोनूला केला होता तिनं काय उचलला नाही बहुतेक ती सांगलीत हाय वाटतं.
होय सांगलीत हाय गं ती आईकडं आहे त्या
दर कोण बोलायला लागलयं.
आहे वाटतं कारण ते हा कामं कायं झालंय म्हणून आम्ही कराय नाही.
हो म आणि काय म्हणतेस.
काय नाही बघ निवांत तेच म्हटलं. फोन केला नाही तुला लयं दिवस झालं.
होय पण म्हटलं अगं तुझी शिफ्ट पण कळत नाही काय नाही म्हणून जरासं अवघड होतंय. कॉल करायचं.
आधी कशी कंटिन्यू माझी फर्स्ट शिफ्टच असायची पण आता कसं झालंय केलात ना फर्स्ट आणि सेकंड अशा दोन शिफ्ट आहेत म्हणजे मुलींना फर्स्ट आणि सेकंड अशा दोन शिफ्ट असतात ह
हा हा
मुलांना हे असते नाईट असते
हो
हा
तुमच्या इथं पण अ शिफ्ट व्हायचं असतंय
हा शिफ्ट वाईज असते ग का मॅनपॉवर भरपूर आहेत ना त्यामुळ शिफ्ट करायला लागत पण मुलांना फक्त नाहीट आहे
हा हा
बाकी मुलींना फर्स्ट आणि सेकंड असते कारण नाईटला मुलींना आता म्हणजे एवढं सेफ नाही ना राहिलेलं
हो
त्यामुळे मुलींना काय नसते
हम् हम हम
तेच बरं आहे बाय आम्हाला
हो पण काहीतर असते नाहीतर नसते नाही माझं तर असले की ते पण मनात होय
म्हणजे रोज बस कशी बारा पन्नासला स्टॉप वरून जात्या ना निघून म्हणजे सगळे मॅनपावर घेऊन. आणि आज काय झालं बारा अठ्ठेचाळीस ला तर मी स्टॉपला होते आणि त्याच्या आधीच बस गेली होती सिग्नलला बघितलं सिग्नल ला पण थांबली नव्हती बस मग बहुतेक बारा चाळीस किंवा पंचेचाळीस लाच गेले असेल
कोन
हम्म
हम् ह
बरं म्हटलं मग राहू दे्या आता म्हटलं काय आलू मग परत स्टॉप वर न रिटर्न आली
होय आणि तुझ्या सोबतचे असते ते
सोबत आता आम्ही दोघे पण दोघी सोबतच जातो ग दोघी पण लवकरच गेलो होतो तीन मिनिटं लवकरच जाते रोज पण पण आज लईच लवकर नेली बस त्यांना तशी ऑथॉरिटी नाहीये टाइम झाल्यावरच बस हलवायची स्टॉपवररन मग तरी पण त्यांनी लवकर हलवली स्टॉप वरून बस मग आता एच आरडीत जाऊन आता सोमवारी कंप्लेंट करायची बस लवकर हलवतात म्हणून यायच्या आधी मग ते सांगतात त्यांना टाइम झाल्यावर बस हालवा म्हणून
हा किती जरी किती जरी लवकर आले काही जरी आली तरी तिथून बारा पन्नास ला हलणार बस
हा तसच असतेय किती जरी लवकर बस आली तरी तिथनं बारा पन्नास लाच बस सांगणार आणि लेट आल्यावर काय
आपल्याला एकट्याला पण फोन लावायचा नाही पैशासाठी हा हा तुणाला फोन लावून आणि काय म्हणताय?
काय नाही बघ निवात.
ह
आम आमच्या इथं काकानी वर गॅलरीत कणी ह्याचं झाड लावलंय अगं ब्रह्मकमळचं आणि त्याला चार फुलं एकदमच उमलल्यात आजच.
मग पूजा केला का नाही ताई?
ब्रम्मकमळ म्हणजे अशी पूर्ण नाही उमत अजून ती अर्धवट आहेत बाराला का काहीतरी पूर्ण उमलतय म्हणे.
अर्धवट म्हटल्यावर आता ते आज वार कोणता?
पूर्णा अशे ते
फुललेलं नाही आहे का?
हा पूर्ण अस फुललेलं नाहीये.
का फू फुलून कोमजलय बघा.
काय ते?
फुल असं पूर्ण फुललेलं फुलून कोमजलय काय म्हटलं.
फुलून कोमजलेलं नाही ग आजच असं ते फुललंय. आपण पूर्ण नाही फुललेलं अर्धवट असं उमरलेलं असतं कणी गुलाबाचं कसं अर्धवट उमरलेलं असतं. तसं झालंय त मग आता संध्याकाळी बारा वाजता ती पूर्ण उमलतय मग त्याची ती पूजा वगैरे करायची. काकानी सांगून गेल्यात. काका गावाला गेल्यात ग मग त्यानी सांगून गेल्यात मी तेवढ जातोय जर उमल आम्ही गेल्यावर तर आज त्याची पूजा करून घ्या असं म्हण. आणि बरोबर आज चारीच्या चारी फुलं उमलल्यात.
हा बघा की आज बारापर्यंत वाट बघा.
आ नाही उमलयत सोड बारा पर्यंत ती ऑलरेडी उमलय दिसायच लागलय असं पूर्ण कमळाच्या फुलासारख अर्ध उमललय ते. मग दुपारी संध्याकाळी आता बारा वाजता, पूजा कर काय काय करायला लाग तय त्याची पूजा करायला?
कायय म्हणजे अ हे आपलं ना मम्मा एकच मिनट ह. ब्रम्हकमळ फुलल्यावर पहिल्यांदा त्याला हे करायचं असते ना अ नारळ फोडायचा असतोय काय ब्रह्म कमल मग फक्त आरती लाऊन पूजा हा हा. हा तांदूळ, साखर आणि हळदी कुंकू. आपण हळदी कुंकू हा तेच की आरती फक्त करायची नारळ वगैरे काही नाही.
तेवढंच ना?
व्हय.
हम बरय आम्हाला काही माहिती पण नाही ग आणि का काकू पण नाहीत काका पण नाहीत खालची म्हणजे घर मालक आहेत ना त्यांनी लावलेला आहे ते. आता काय करायचं माहित नाही त्याच. मग आता करायची संध्याकाळी पूजा. पहिलंच उमललय ते त्यांनी ते झाड लावल्यापासून. आणि त्याला कळ भर दहा बारा कळ्या आल्यात.
व्हय आमच्या इथं पण उम लेलं आम्ही भरपूर असं लई होय लागलं ना ते अ
अगं ह्याला ती छोटी पेंटची ती बाधली नसती का?
हा
पेंटची ग मोठीवाली त्या बादलीत त्यांनी लावल्या. क्च्युली पण ती झाड भरपूर मोठं आल त्यातच आणि त्यातच त्याला एवढे कळ्या लागलेत.
हम्म व्हय. होय, निवांत आहेत सगळे
दिदीला फोन केला होतास काय? स्नेहा दिदीला?
नाही ग तिला तिला नाही करायला फक्त केलता
हा
तिज्या बरोबर थोडा वेळ बोललो मावशी आली म्हणून ठेवला तिनं फोन
म आत्ता असती का फ्री
होय होय असत्या की
स्नेहा दिदी कातर जेवणाच्या गडबडीत असल
नाही नाही झालेलं आहे तीच सगळं आवरून. या टायमिंगला ती द दहा दहा ला झोपायला चालू क
बर म तिला करते कॉल कारण नंतर वेळ नस तेनग हम्म चालतय चालतय घे काळजी मग ठेऊ का
होय हा हा
हा